हां बोला,
काय करताय?
काय नाही, वर आलेय साप निघालाय तेे वरणं बघत बसली या.
साप.
हो रिकामी जागाय ना आमचं घर असं तेवढं त झाडात गेलेय, दारात एक कुत्रे ते येऊन देत नाही, कुत्र ते की भुकत ते आवाज वेगळा काढून. तेच म्हंटलं आवाज कसा वेगळा ह्याचा यायला लागलाय म्हणून वर आली त साप निंघालाय. इथं आमच्या इथं धामणी वगैरे फिरते ती.
मग भीती वाटत नाही तुम्हाला?
भ्यायचंय कशाला, बे बे बेडकाची भीती वाटती बघा मला. सापाची भीती वाटत नाही परवा म्हणजे आता गटरीची सोय नाहीये हिथ अजून. मग खड्डा काढलाय आता, समोर प्लॉटिंग पडलं म्हणून, तर ते सोन्या बेडूक त्याचे खेकड्याच्या डोळ्यासारखे बघूनच ह्यो कधी जातो मला झालेलं गेला पाऊस पडल्यानंतर पाउसा च्या अगोदर येऊन बसलेला, पाऊस यायला लागला की येऊन बसतोय.
हा म्हणजे घरात वगैरे कधी येत नाही ना म. हा हा.
आता इथं शेजारीण बांधकाम चालेत, पण त्यांची जागाचे फिरायची व इथली, हात आता घराच्या बांधकामात चालू झाल्यामुळे त्यांनी जायचं कुठं? आणि शेजारी ओढा य त्यामुळे ति साप लोक सोडत्यात ओढ्यात ती येतेती वर.
हा.
आणि हे तीन चार वर्षापूर्वी मला वाटतं, हे झालंत पूर आलता त्यावेळेस ते मनेरे एक आले, ते एक दिसत तेवढ. हो डेंजर मध्ये तर एक ते कसलं मांड डूळ असतेय म्हणे ती बाई म्हटली दहा पावलं पुड जायचा आठ पावलं मागार यायचा म्हणजे दोनच पावलं त्यो पुढं जायचा. दोन्हीकडून तोंड असतय हे असं का करतय पुढं पण गेलेले दिसत मागं पण तेवढंच दिसत. मी म्हंटलं, मग ती बाई म्हटली आव ते वरडतय, आओ म्हणल येतोया आवाज वेगळा कशाला एवढं बघितलंय असं.
आईच्या तिकडे पण असताना अशी साप वगैरे निघायची, पण एवढा अस विषय नव्हता, आमची आई वडील मारायचे बघा. आमची मावशी एके ती पण मारती साप. हो सोडत नाही त नाग वगैरे निघू आ आता इिथं नागं निघते िया मध्ये शेजारच्या मुलींना बघितला मग म्हणली काळा आहे म्हणून पकडला तर नागच होता त. हो असला पणा काढत होता. ओ मा्या मैणीर ल मार त्या फा ी भीती वाटायची चावला म्हणजे काय करायचं परय्याला त्याला नंतर कावले म्हंटलं अजबत तस करायचं नाही काकी भेद जाऊ नको म्हटला. ते तुझं झालं दुसरं कोण पोरगालं असत तर मला वाईट वाटत. टलं नसतं म्हटलं तुला आजीने कस सांभाळलंय ते मला माहिती म्हटलं ती भीती वाटतेती असं. कष्टात न सांभाळले म्हंटल्यावर कशी भीतीच वाटतेी.
हा.
तुम्ही कुठे राहिलय म्हंटला.
आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातच आहे.
हम्.
हम्म तुमच्या पाासून जवळ हम्म. ही ही
तरी कोल्हापूरला आम्हाला वाटत एक तास लागतो यायला.
हा एक तास एक तास लागते की वीस मिनिटं हम्म हे वीस किलोमीटर आहे हा.
कारण शिलो शिरोलीतन जातो की मैत्रिणीच्या मुलीचं ते रंग कळंब्याला यायचं त्यांनी राहायला पूर्वी जाण व्हायच आता मुलांना सोडून जायला नको वाटत. आणि गाडीवर कसं दोघंच बसलं जातय.
होय. मग आणि कुठे फिरायला गेलता मे मध्ये
मी मध्ये मावशीकडे गेले तिथं राहिले पाच सहा दिवस आईकडे आले आईकडे तीन चार दिवस राहिले परवा ते अधिक मास ते भावानं फोन केलता. लग्नाला बावीस वर्ष झाली म्हणले आणि अजून नव्या नवरीगत बोलवतेस ये गब्बस म्हनल. निघालो मुकाट्याला
हम्
काय उगीचच अगोदर हा शेवटच्या दिवशी बोलवले मी अमोशाला खात नाही म्हटल काही सुद्धा मग घरचे आमच्या आंब्याच्या ची झाड येती फणसाची येती आंबे फणस आई म्हटली फणस काढलया तुझ्या वाटणीचा टाक म्हणल दोनशे रुपये इथ दोन दोनशे रुपयांचा घेऊन येतो
आईला साडी घेतली काय हो ना
आईला कसं वारीला जाती त्यामुळे तिला दरवर्षी घेतो ह्या वर्षी काही घेतली नाही बहिणीने घेतली ती. मावस भावन एक घेतलीया मावशी ने एक घेतलीया भावान घ अ घेतलीया. माझी एक बहिण आहे तिन पण आणली एक साडी मग झाल्या की चार साड्या ते पंढरपूरातन येताना. पंढरपूर येताना माहेरची साडी घालून येतात ना असं म्हणतात मी पूर्वी दरवर्षी घ्यायची बघा नाही नाही पूर्वी दरवर्षी घ्यायची पहिली
हा हा हा आता. एवढ झालं
छोटा भाऊ दिवाळीला आला की नाही साडी घेऊन.
हा गावाला.
हो
ह ह ह
माझा मावस भाऊ येतो मग ते आला की त्याला घेतो. मग मोठ्या भावाला कसं होतय मग त्या बहिणीकडे गेल्या होती तिच्या जावांना भाऊ नाहीये मग त्यांच्याकडे जायला लागलं मग त्याला इकडे यायला वेळ होतोय मग तो राहतोय तेवढा
असं.
नाही पन्नास होई त्या जपून होईल आता त्यामुळ काय येतो या.
हा हा मग झाली कि वेळ.
हमम. मग कसं होऊन जातय येणं जाणं लांब पडतय ना आमच.
हा हा.
साताऱ्याहून यायला चार साडेचार तास लागतात
ते लांब आहे ना ती माहित आहे मला
आई येऊ दे की त्याला एकटं मोकळा गाडीवरून शेजाऱ्याला केवढी जागा असली तरी कमीच असते भाज्या एवढ्या असते ती. भरपूर भाज्या डाळी सगळ देतात आता आमच्या काका एक परवा गेलो डाळी दिल्या वज काही मला ऐवढ जात नाही म्हटलं. शिरोलीतून उतरून चालायला लागतं ना त्या ब्रीज वरून खाली. हात दुखतोय म्हटलं तर बस मधून खाली वज यायला लागत. पाहिजे ना आपल्याला म्हटलं ह्या उडदाची डाळ मुगा डाळ माझ्याकडे शिल्लक आहे त त्या ठेवल्या. तुमची मोठी गाडी त्यावेळेस घेऊन या. मग करणार काय? मोठीे गाडी आणली की मग त्यांनी सगळं घेऊन येत.
हम् हम हम.
ती आली कि मग टेन्शन नसते आता आईला पण होत नाही वज आणायचं. शिरोलीवर उतरून पूर्वी कस बारामतीचल म्हणजे असायची म तिनं बरोबर. स्टँडला उतर तिं बनर म्हण्यातत राहिला होतो. मग काय एवढं वाटायचं नाही मग इकडं राहायला आलो रिक्षावाल्याला दोनशे रुपय मागितली तिला ती म्हंली दोनशे रुपये मग विकत घेऊन तिला दिलेलं चांगलं आहे की कशाला एवढं मी म्हटले्ना फोन लावला. असं असं झालंय म्हटले यांनी म्हटले थांबा मी दोन गाड्या घेऊन येतो. मग तिला सांगितलं परत अजिबात व जाायचं नाही. अ एक आंबा एवढा मोठा आहे दोन अडीच किलोचा आंबा आहे. मोठ्या आंब्यातला हो एका आंब्याचा रस केला. कि नाही सगळ्यांच भागल एवढा येतो. पोटच भरत एक अखंड आंबा काही संपत नाही बघा आपल्याला
् उपवासा दिवशी खायचं.
हो नाही आता कसं ती वारीला जाते त्यामुळे अजून काढले नाहीत ना वरचे पडले नाहीत म्हणून तिनं काढलेच नाहीेत मग वारीला जाताना घेऊन जाते ते
माजून
झाला अजून अज पणच पण य झाडाला अजून ते काढायला ति धनगराची मुलं ती त्यांनी आता जातील ना पाऊस पडाला लागला की त्यांनी त्यांच्या गावाला जाते ती-
हा.
तिकड नातं पुत्याची ती तिकडची मग त्याच्या अगोदर म्हटलं काढून घे बाई म्हणजे र. मी होती चणार कोण झाडावर हाच प्रश्न आहे.
हम्.
तुम्ही काही स्वयंपाकाची तयारी करत बोलायलाय काय?
हा नाही अतून तो झोपलाय.
झोपलाय तोपर्यंत किती आवरायचं?
तेवढंच दोन तास विश्रांती बघा आम्हांला.
कुठली विषय
तेच कि आता दुपारचच जरा आवरून झालेलं असतय सकाळचं जॉईंट फॅमिली आहे सासू- सासरे सगळे असतात सासऱ्यांची नाईट शिफ्ट असते हां.
नाईट असती होय त्यांचीपण?
हा आज शुक्रवारीच आज सुट्टी असते.
हां हां.
हां आज जरा निवांत लेट झाला तरी चालतय स्वयपाकला.
हा उठल्या तरी म्हजे घ्यायलायत एवढं
घ्यायला आहेत हा. तसं काय नाही.
घ्यायला नसलं की तुला हे होत
हां लय अवघड होतय मग त्यांना घेऊन आता सगळं करायला.
म्हणे बघा शेजारी चांगले होते स्वयंपाक करायला लागले म्हण म्हटलं की नाही मुलगी तर मुलांच्याकडे जायची नाही मग मुल होत्या त्यांनी तुला का मला अस ओढायच्या नुसत्या एकमेकी भांडणच असायची दोन्ही मुलांचे त्यावेळेस पण तसंच ए आधी मी घेणार या आधी मी घेणार भांडण. नाही, नाही खूप मुलगा तर माझा छोटा होता आणि कन्नडचे होतीत शेजारी राहायला नवीनच गाडी घेतलेली मग ह्याला घेऊन गेला की मला काय माहित कशाला घेऊन चालालय मग गाडीवर मग फेरी माराय नवीन गाडीची. मग ते आजी कन्नड मध्ये लागली कावायला. एकतरी तिला एकच पोरग आणि घेऊन चाली कशाला टेनशन घेताय काय होत नाही म्हटलं.
हम्म.
कायम म्हणणार राजा म्हणणार मामींच बघ वेदांत लई भारी असतोय बघ. टकाटक उठलं की झोपतच शू करायचं तिथं सगळ्यांना पाठ झालेलं ते. त्यामुळे ती पोरं पण लई हसायची.
हां. लहान मुलं असणं एक हेच आहे मोठ होऊसपर्यंत लंई टेन्शन.
मोठी होउस्तर आता तर पोरींच, पोरांच बघतोय ना. एवढं काय काय चालतंय ते आणि बाहेर जायचं पण नको होतं या.
मुलांना पण आता बाहेर सोडायचं हे झालंय लय काळजी घ्यायला पाहिजे.
बाहेर सोडायचं म्हणजे लैमी शेजारच्या मुली पण हे ती समोर बिहार आलेत की नाही. घरात येतानाच तिच्या आईला बोलवून सांगते पहिली पोरी आत घे म्हणून कुणाचा भरोसा ठेवायचा. आणि घराशेजारी बांधकाम चालू आहेत. आता वेळ कुणावर कसली येईल.
काय सांगता येत नाही कोणाच्या मनात कधी काय विचार येतील काय
आणि ती लोक कशी इकडची सोडून आलेली असतात त्यामुळ कसं वेगळं असतंय त्यांच.
होय, होय, होय.
भरपूर जण येते काय घरांची बांधकामं चालू हायती काय आपल्याला कळणारे आपण म्हणणार हाय इथं.
होय, होय.
त्यामुळे हेच करत नाही अजिबात आत आले म्हटलं की एक घे बाई तुझी आतमध्ये म्हणायचं सोडायचं.
हम् हम् हम्.
त्याला मी कस संध्याकाळचा स्वयंपाक झाली की चालती ना मध्ये ती येतात पळत माझ्या या हाताला एक त्या हाताला आत्या घरात मग ते पोरग बसत दारात कधीतरी नाही तर मग आत बसली की मग भी आता आपलं येताना त्यांना आत. पटवून द्यायचं.
होय होय आपल्या सोबत आहे समोर आहे तोपर्यंत चालत हम्म.
लक्ष ठेवायला लागतंय आम्हाला तसयंटायमिंग चांगली नाही त्यामुळे.
हो क काही झालं आता
बघता बघता काय करून जातील ये.
हम्
आणि बिल्डिंग झाल्यात त्यामुळे ती मागणारी तर भरपूर झालीय ती या
होय कोणकोणत्या हे नाहील काय म्हण सांगता येत नाही
व भिकारी वगैरे आता पंढरपूरला जाणार म्हणते आता रोज बाईक येते एवढं मोठं घर आहे पाचच रुपये दिले? तुला जर सगळ दिले तर म्हटलं विकाय लागेल मला ह ते सगळं.
दिसाय व नाही म्हटलं का नाही. कायतरी बोलतात होय
मी तरी आता ते फकीर वगैरे येतेेत की नाही. बरोबर आमची तोंड बघून ळखतात का गयको न असत म्हणून आता पाठ केली दारज बंद करायचं तिकड आवाज आला म्हणलं कदार बंद करणे प ती सवय पण नाही दार बंद करायची ती कस तरी वाटतंय
हम् ह ह
चालतय करा तयारी मग
हा हा हा चालते